हॅलो. काय चालू ए?
बोल की. काय नाही बा चालूये घरातलच आवरायचं.
हम्म. हम. आवरलं की नाही मग?
नाही बघ अजून.
आणि काय मग?
हम. काय नाही बघ निवांत ए. मग काय आज शुक्रवार म्हटल्यावर काय तर स्पेशल असेल की?
व्हय. शुक्रवार आज स्पेशल आहे. चिकन. चिकन. चिकन. हं. नॉनव्हेज ऑर्डरी, ऑर्डरी असत्यात आमच्या.
होय. आज असतात ना.
हम्म.
मग जेवण करून देत्यास काय जेवायला घरला येत्यात?
नाही नाही. करून पॅकिंग असते पार्सल.
पार्सल देत्या.
व्हय. पार्सल देतोय. चिकन बिर्याणी-
म्हणजे कसं करत्यास? रस्सा, सुकं असं सगळं काय?
सगळंच असतय. सुकं, पातळ.
ह!
भात असते, भाकरी कोण मागितले तर भाकरी देेतेय नाही तर नाही मग. हासा नुसारज रस्सा असतो काणि भा हे भात तर कंपल्सरी असतेयं.
हूं भात कसला करायचा मसाले बिर्याणी?
मसाला. मसाले भात ज्याचं असं मागणी असेल तस बिर्याणी कोण मागतयं तर बिर्याणी करून देतेय, नसल तर प्लेन राईस मागत्यात म.
होय!
हूं त्यांच्या ह्याच्यावर अवलंबून असते, कस्टमर आता कसं मागेल तसं. करून देतो आम्ही.
हूं अन तुजा कुकिंगचा क्लास झालाय कायं?
होयं क्लास म्हणजे मी कॉलेजला होतो त्यावेळी केलत असंच. त्यानंतर मध्ये काय थोडे दिवस बंदच होत. त्यानंतर नाय अ आता परत आणि मग घरी मध्येच मध्यतरच्या कालात घरी होतो नी त्यामुळे मग ऑर्डरिंग घेत होतो.
हा हा!
ते आता ते कंटिन्यू चालूच ठेवले.
आता दोन्ही जमतेय ऑफिस आणि हे दोन्ही जेवण वगैरे.
होते कि ते काय संध्याकाळी असतात माझे ऑरडरी ऑफिस काय दिवसभर चालू असतय.
हा!
त्यामुळे मग आल्यानंतर तयारी करून मग करायचं ऑर्डर काय आम्ही नऊ वाजेपर्यंत संध्याकाळी देत नाही.
ह ते काय म्हणतेसो फ्रेंच राईस?
हूं!
कसला राईस करते म्हणले?
बिर्याणी हो.
बिर्याणी नाही, आणि कुठलं तर म्हणले.
ते प्लेन राईस असते प्लेन.
प्लेन.
हूं प्लेन आपल साधा असतय तस असते.
हा हा म्हणजे मसालेभात सारखं.
हूं जीरा राईस टाईप.
हा हा!
कारण की ऐकांंना मसाले, सगळ मसालेदार पदार्थ खायला आवडत नाही.
हूं!
जास्तीत जास्त मसाल्याच खांल्ल की पित्ताचा त्रास तेन होतोय त्यामुळं घेत नाही कस्टमर. त्यांच्या मागणीनुसार करून देतोय मी.
मग ते बिर्याणी भात एकदा केलतीस बघ?
हा!
ह त्याची रेसिपी सांग की जरा अगं तसा भातच जमत नाहीया.
त्याला काय आल्ले, लसून, कोथिंबिरीची पेस्ट करायचं.
हा!
तांदूळ, एक किलो तांदूळ असेल तर अर्धा किलो चिकन घ्यायचं.
हा!
हं, मग चिकनला आले, लसणाची पेस्ट लावून ठेवायच.
हा.
एक अर्धा तास तरी ठेवाय लागतय.
हम्म, हम्म, जरासं मोठ्यान, मोठ्यान सांग, तुमचा आवाज येना झालंय.
आवाज इना?
हा, आता आला बघ आणि जरा शिसतात सांग, गडबडीन सांगू नको. म्हणजे, मी कस रेसिपी लक्षात ठेवून घेते, हा ग.
मी म्हटलं काय लिहून घ्यालाय.
लिहून नाही, म्हणजे माझ्या जरा डोक्यात राहूदे, फास्ट सांगितले की, पळून जायला डोक्यातल पण.
बर बर, चालतय चालतंय.
ह.
तांदूळ एक किलो तांदूळ की घेतला की नाही, अर्धा किलो अर्धा किलो चिकन घ्यायचं
हा.
चिकनला आले, लसणाची पेस्ट लावून ठेवायच.
हा.
लवंग, दालचीन, बदाम फुल दोन तीन, दोन तीन तुकडे घ्यायच. आणि पहिला कुक- कुकरमध्ये पहिला तेल टाकायचं
हा.
तेलात कांदा टोमॅटो, कांदा टोमॅटो चिरून टाकायच.
हा.
आणि मग आले, लसणाची पेस्ट घालायचं.
हा.
आणि त्यानंतर चिकण टाकायचं.
हम्म हम्म.
पूर्ण शिजवत एक पाच मिनिट झाकून पूर्ण व्यवस्थित की नाही झाकुन शिजवून घ्यायचं.
म्हणजे नुसत वाफलून घ्यायचं काय, पूर्ण शिजवायचं?
नाही म्हणजे पूर्ण शिजतयच ते दोन, तीन मिनिटात म्हणजे शिजतच येतय चिकन, आर्ध कच्च शिजलेलं असतय, भातात आणि शि शिजतंय.
हा, हा.
हा, हा, वरन‌ ते तांदूळ टाकायचं
वरन तांदूळ टाकून, थोडं पाणी टाकल्यासा की नाही
हा.
पूर्ण हलवायचं आणि चिकन मसाल्याचं पॅकेट, बिर्याणी मसाले पॅकेट असतय की नाही
हा.
ते वरन टाकायच त्यामध्ये.
म्हणजे, डायरेक्ट चिकन मध्येच तांदूळ ओतायच?
हा, चिकन मध्ये तांदूळ ओतलासा की पूर्ण तयार होतय ते, व्यवस्थित म्हणजे त्याचाच फ्लेवर उतरतय त्यामध्ये. एक, एक जण कस नुसत अस, पूर्ण शिजवून आपण सुक क्ख करतोय त्या पद्धतीनं करून पण, थर राई थर बिर्याणीला कसं करत्यात की नाही
थर लावतात असं म्हणजे भात आणि परत त्याच्यावर एक बिर्याणीच थर अस भातात चिकनचा.
हा तसं करतात हे वेगळं आहे ते पण बिर्याणी मध्ये पण दोन, तीन नमुने
हा हा.
त्यातलं ते
हम्म, नाही म्हणजे असं छान लागल असेल ना तू केल तुझ?
हो त्याचीच जास्त मागणी असते आम्हाला.
हा मग पाणी वगैरे काय त्या कसं ओतायच अंदाजपंचे?
अंदाजेच घालतोय कुकर तांदूळ असते की नाही तांदळाच्या वर एक चार बोटं पाणी यायला पाहिजे. तेवढं पाणी ठेवायचं त्यामध्ये आणि कुकरला दोनच शिट्ट्या घ्यायच तीन आप रेग्युलरला कश तीन शिट्ट्या देतोय ते जास्त कर हे कस डायरेक्ट आपण त्यामध्ये फोडणे असतय की नाही
हा.
त्यामुळे दोन शिट्टीमध्ये व्यवस्थित होतय.
हम्म.
नंतर एक थोड्या वेळान आपल्याला कलर टाकायचं असेल तर कुकर जरा असं गार झालं शिट्ट्या देऊन का नय वरण कलर सोडला तरी पण चालतय.
वरुन द्यायच.
करून बघा एकदा.
आमच्यात पण आज नॉनव्हेज असते ग शुक्रवारी तर आमच्या प छोडीच बाजार असते आठवड्याला पगार असतोय.
हम्म, हम्म.
मुलांचा पगार असतो महिन्याला.
बर.
हम्म, आमच्या आठवड्यालाच असते मग आठवड्याला आम्ही नॉनव्हेज आणते तर आधीमध्ये आणते पण
हम्म. हम्म, सहसा सगळीकडे शुक्रवारी बाजार असतात जास्तीत जास्त आहे की नाही?
हा शुक्रवार, मंगळवार असं आहे आमच्या आईच्या इकडे मंगळवारच असते.
हम्म, हम्म, हम्म. हो
तुमच्या इकडे कधी असते?
आमच्या इकडे पण शुक्रवारीच असते.
होय.
शुक्रवार, मंगळवारच बाजार असतो.
देव बाजार
बाजार आमच्या इकडे असते जवळ खर आम्ही इतर वेळेलाच जातोय आणायला. म्हणजे क जास्त हा जास्तीत, जास्त विचणीला रोजचा रूट असते ना जाऊन, येऊन. अपडाऊन करतात त्यामुळं येता, येता तिकडन बाजारातून सगळे घेऊन येतात.
हा.
आमच्या इथे जवळ आहे सोडा महाासिद्ध मंदिर आहे की नाही तिथे जवळ भरते बाजार.
हा.
हम्
म्हणजे तुला गरज नाही जायची मालक घेऊन येतात?
होय मला काही आनायला जा लागत नाही.
हम्म, हम्म.
सगळं, सगळं मिस्तर घेऊन येतात.
हां.
हुं. मग आणि काय? नवीन असं काय असतय का तुमच्याकडे शुक्रवार म्हणून?
नवीन म्हणून काय नायी, बघ नवीन तर रेग्युलर हेच की बाजार आणायचा दुकानचा किराणा माल पण कस महिन्यावर कोणकोण भरत्यात कोणकोण आठवडायचं
हुं हुं. तुम्ही कसं आणताय मग?
माझं कस आसल तस मुलांच्या पगारीवर.
हुं हुं.
पगारमध्ये काय तर सगळं जाऊन इकडं तिकड राहत असलं तर महिन्याचा करायचा नायतर मग आठवड्याल्या.
बरोबर
महिन्याचा केल्याला बाजार परवडतेय ना एकदम येते आणि जरा स्वस्तात मिळतय.
हुं कमी रेट मध्ये बसतय आपल्याला त्यामुंळ काय माहीती नाही
मग आणि काय, म आता तयारी चालू केल्यास काय जेवणाची?
नाही आता आल्यानंतर अजून परत आता ऑफिसला जाणारायं तीन वाजतहाय तीन वाजून दहा मिनिटांनी जातोय परत आणि मी
हां
ऑफिस वरुन आल्यानंतर तयारी करते. त्याला काय तयारी करायला लागत नाही. जवळयं पाच मिनिटाच्या अंतरावर हाय.
होय म चाल
हं होय चालतच जाते आता पण? कारण की मघाशी जरा काम पेंडिंग ठेवून आलेलो अस ते ने येते जरा आवरुन घ्यायचे आता जरा. गेल्यानंतर आवरली की मग थोड्या वेळात आज काय आता पाऊस जास्त चालूय त्यामुळे काय कस्टमर जरा कमीचायं सकाळपासन.
हां हां.
मग आता मुलांना लक्ष द्यायला कोण घरात?
नायी घरात काय कोण नसतयं मुलं काय येऊन खेळायला जात्यात आता
हुं.
घरी काय कोण नसतय सासूबाई पण हायत त्यापण जात्यात कामावरच.
हां.
होय.
घरात कोण नसतय मग दिवसभर
मग घरात कुठ लांब जात नायीत ना मुल घरात
नाही नाही जवळपास इथं पण शाळा हाय तिथं शाळेत खेळाला जात्यात मग. ते बॅटबॉल खेळायला आता उद्या मॅच हाय म्हणून आज प्रॅक्टिस ला गेल्यात मगशी
हां होतं.
मॅचेस खेळाय जातात ते
मग चहा वगैरे?
चहा ते नाही बाबा अजून जेवरेली भांडीत घासायले मी, चहा आता नंतर करायचा आता तीन वाजले.
हम् हम....
ह आता पाच वाजता, पाच साडेपाच ला.
बर.....
हम्म.
चालतंय की, आता आम्ही चहा करून पिऊन मग जाणार ऑफिसला. टायमिंग झालं आता.
हम्म हम्, चालतंय मग बग वेळ मिळाल्यावर मग आणि कर थोड्या वेळाने.
हा हा चालते की, कस वेळ मिळतो बघ फोन करतो.
चालते चालते.
चालतंय ठेवू का मग?
काय कस्टमर आले तर एक पाच मिनिट थांबा म्हणायचं आणि चालू असताना आले तर,
हा.
पाज मिनिट थांबा म्हणायचं आणि मग कॉल संपला मग त्यांचं करायचंज, असं करायचं.
बरबर ठीक आहे. चालतय की, करतो की मग
हा.